हॅलो
हा, बोला की हो येते की
हा- हा मग काय करता, आता दिवाळीच्या सुट्टीत, हा उन्हाळ्यात या सुट्टीत
काय करायचं आता फिरायला जायचं जराचं बघा की कुठे तरी
हा- हा तेच मग तुम्ही आता म्हणजे तिकड असता याना कोकणला
होय कोकणात असते म्हणूनच म्हटलं तिकड कुठ तर असं फिरण्यासारखं ते असते ना, मालवण वगैरे बीच वगैरे तिकड भरपूर आहेत.
म्हटल एक इकडे आता कोल्हापूर ला आलात तर आमच्याकडे पण खूप आहे ठिकाने बघण्या सारखी सारखी
होय ते पण आता रंकाळ्याला नविन काही तरी करत आहेत, ना?
हा ती पण आहे. परत तुम्हाला महालक्ष्मी मंदिर आहे बघण्या सारखे
होय, आता कस उन्हाळ्याच चालू आहे म्हंटलं जरा अस कोकणातच यायला जरा भारी तेवघ
हा -हा
हम्म बघा मग येत असाल काय ट्रिप वगैरे काढून कोकणात फिरायला
हो, आम्ही येऊच खरं तुम्ही पण बघा कोल्हापूरमध्ये येताय का? कोल्हापूरमध्ये पण आहे. खूप सार खूप
होय यायच ता थोडं दिवस झालं कि मग येणार आहे. आता फिरायला तिकडे. काकडा आता कस तुम्ही इकडे या म्हणजे आंब फणस म्हणा करवंनद हमम- हमम मग ते जंगलात जाऊन काढायला त्यांना भारी वाटते ते नाही, ममज्जा पण येते डोंगराळ भागात जरा जाई ते तर आमच्या इथं जवळच नद्या आमची ते नदीच्या इथं जाऊन जरी बसलं बसलं ते ते पण भारी वाटते
हा हा ते हा तेच आहे तुमच्याकडे कोकणात मग तुमच्या इकडे पण कसं ता आलात की आमच्या इथं कोल्हापुरातच खूप काही बघण्यासारखा आहे मग को्हा कोल्हापुरात तुम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेऊ शकताय
शाहू पॅलेस काहीतरी आहे ना तिथ
हा न्यू पॅलेस हा म्हणजे सोमार्या येथं आता
हा मग तेच बघायला यायचंय आम्हाला पण म्हणजे कस काय हाय ते नसं बघायला परत रांकाळा आपण ते नवीन काय कराल्यात ते पण बघायचंय. ते पण नाईट ला भारी वाटत असेल ना पण.
हा हा नाईटला पण भारी वाटतय आणि दिव दिवसभर कसं मग लहान लहान मुलं येतात ते खेळण्यासाठी पण त्यांच्या खूप काय काय आहेत वस्तू तिथं. पाळणे, झोपाळे आहेत पर्यंत असं म्हणजे घसरगुंड्या वगैरे सगळं आहेत ति
हां ते पण आहे सोडा मग तेच बघायला त न्यायचं आहे आता.
हां हां.
येऊया लवकरच बघायला. तुमच्याइकडं खाण्यासा ठी तांबडा पांढरा रस्सा आहे ना?
हां होय परत वडापाव आहे मिसळ खूप आहे फेमस असं म्हणाय गेलं की हम्म.
तेच ऐकून माहिती नाही आम्ही कसं कोकणात राहतोय त्याच्यामुळं आम्हाला एवढं काय तिकडचं कोल्हापूर साईडचं काय एवढं माहि ती नाही आमच्या इकडचं कसं कोकण भाग आहे वडा कोंबडा फेमस आहे
हां हां हां.
ते पण खायला या कधी तर.
हां येऊच की आम्ही मग तुम्ही पण आलात की कसं कोल्हापूरमध्ये अ महालक्ष्मी दर्शन घेतलं की ज्योतिबाचं तुम्ही घेऊ जो ज्योतिबा पण एक असं फेमस देवस्थान आहे. खूप लोकं येतात अ पर्यटनाला तिथं.
ज्योतिबा काय आमचं. काय म्हणतात ते. कुलदैवत असते माहिती ना.
हा. हा हा. हा.
तेच आहे आमच होय, होय. त्याच्यामूळ आम्ही काय तिकड येतोय. तेन अस फिरायला वगैरे परत. तुळजापूरची भवानी आहे आमची. ते पण तिकडं पण जायचं आहे. फिरायला अक्कलकोट नाही का. अक्कलकोटला वगैरे तेन. बघूया आता एकदमच. काढायची म्हणजे कसं कोल्हापूर पण
पण फिरा येतं ना कोकण पण फिरायला येते तुमच कोकणातलं समुद्र वगैरे फिरा येत गणपतीपुळे फिरा येते आपल्याला मालवण आम्हाला पण ते बघायचंय सगळं ते आता तिथं पण मालवणीमध्येध्ये फेमस ना ते महातारी
म्हातारीची चुळ हा हा ते पण फेमस आहे तिथं त्याच्या
पण पा गयलाय ना
होय बघायला पण आणि गणपतीमधून पावसाळच्या जतना आता हे झाले बघा ग्लास ग्लास वॉटरफॉल झाले ते पण बघायलाय ते पण मस्त आहे बघा एक
ते पण ऐकलं होतं आम्ही
हा ते वैभववाडी मध्ये बघा वैभववाडी मध्ये वॉटरफॉल आहे हा आपलं इ तर नवीनच झालंय ना ते होय या की आपल्या कस ते नवीनच आहे आता झाले ग्लास आहे ते पण म्हणजे काचेचं मस्त जाय ते पण बघ अ गेला आणि आजूबाजूचा पण म्हणजे निसर्गतेन
बघायला होय बघण्यासारखं तिकड कोकण म्हटलं कि पहिल्यांदा निसर्ग
निसर्गच होय तेच की आणि आता कसं लावणी तेन करायला सुरू असत त्या म्हणजे पावसाळा सुरु झालं की लावणी सुरु असत्या ते पण बघायला जरा भारीच वाटते ते लावणी तेन करायला माणसं जातात ते पण बघायचं जाऊन हम्म
हम् तेच म आता तुम्ही कोल्हापुरात आला की मग आता
होय ते फिरून येऊया जाऊया
तिथं पण असं म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा इथ त असंच आहे मग ते पण तुम्हाला बघायला भारी वाटेल त्यांचा म्म हम्म आपण म्हणजे पुस्तकां मध्ये वगैरे वाचलो तर पन्हाळगडाबद्दल मग तेच तुम्हाला पण म्हणजे तिथं कसं आता तीन दरवाजे सहा आहे त्यांची ते म्हणजे जो म्हणजे त्यांनी जे वापरले ते ते तोफखाानं आहेत असतील किंवा त्यांनी मग त्यांची ते धान्याची कोठार असुदेत किंवा मोठे मोठे जे अ म्हणजे शत्रू हल्ला करू नये म्हणून बांधलेले
हा होय बघायला येणार आता कधी तर बघूया आता वेळ भेटल्यावर यायचं बघायला तुम्ही पण येऊन जावा भेट भेट द्या इकडं कोकणला
आमची पण असं आता प्लॅनिंग सुरूच आहे कि आता जरसा उन्हाळा म्हणजे संपत संपत आला म्हणजे म्हणजे कोकणात कसं कस हा पावसाच्या वेळेवर वातावरण जर असं शांत असते आणि भारी वाटते ना
हा त्यावेेळेस चालत ते फिरायला म्हणजे थोडा पाऊस असतो ते त्यामध्ये चालते पण हा दोघे आता कधी येणार. त्यावेळेस मग जाऊया आपण फिरायला कोल्हाप
चालते की हा चाल ते की कोल्हापुरमध्येध पण या आम्ही पण येतो तुमच्याही
होय जाऊया जाऊया तुमच्या इथून नरसिंहवाडी जवळ असेल ना.
हा नरसुवाडी पण जवळ आहे की आमच्या इथून बघा कोल्हापूरच्या साईड मधून तिकड किती तीस चाळीस किलोमीटर आहे ते
हा तिकड पण ते पण भारी देवस्थान तिकड पण जायचंय होय होय दत्तांचं. तिकड पण जायचंय असं फिरायला न दे
हा मोठं मंदिर आहे ना ते हा नदी आहे की तिथं नदी पण आहे आणि तिथं कसं ते मंदिर पाऊ ळच्या वेळेला की नही अस म्हणजे पाण्याखाली जात मंदिर नरसोबावाडीच हा पूर्ण नाही जात त्याचा कळस बुडत नाही मग त्या मंदिरात ते काय वैशिष किती पण पाऊस, किती पण पूर आला तर त्याचा कळस बुडत नाही. नरसोबावाडीचा हा असं म्हणतात मग ते पण ह बघण्यासारखा मग आता जरी अ आलात आलात तुम्ही तर आता पावसाळ्याच्या वेळेला तर जास्त पाऊस होतोच की आता.
होय होय हम्म होय तेच यायचं आता आमच्यात तुम्ही आता गणपती साठी येऊन जावा गणपती आमच्या इकडं भरपूर कार्यक्रम तेन असत्यात दररोज म्हणजे भजन वगैरे तेन असत्यात होय होय फेमसच संध्याकाळचं प्रत्येकाच्या घरात पनी आरतीला जायचं परत भजन वगैरे ते न असते. भजनाला जायचं वेगवेगळ पदार्थ तेन केलेले असतात. ते खायचं. लई मज्जा असते गण कधी पण होय होय सोंग पण असतात. होय होय नमन वगैरे तेन पण असतात. ते सगळ
हा हा आमच्या एक होय होय कोल्हापुरात पण गणपती खूप मोठा म्हणजे साजरा करतात कोल्हापूरमध्ये हम् तुमच्या
म्हण प्र्य मी एक एक गणपती असते पण ते त्यांना असं साजरा केला जात आहे म्हणजे कसं आणि प्रत्येकच्या घरातनी जायचं कार्यक्रम ते नसतात मोठ्या मोठा कटण
हा आमच्या इथं कसं घरात पण असतात गणपती आणि मंडळांमध्ये पण असतात मंडळांमध्ये मध्ये कार्यक्रम असतात ते नाटक नाटक बसवतात किंवा गणपतीचा सजीव देखावा असतोय बघण्यासाठी महाप्रसाद महाआरती सगळं असते आमच्या इथं पण होय होय सगळं असते आमच्या इथं बघण्यासारखंच असत
ण्यासारख आहे होय कोप पूरमध्येध्ये पण आहे खूप सारं बघण्यासारखं हम्
आता जी कस नवीन आता थीम नवीन थीम जे येईल प्रत्येक वर्षी कुठले कुठले नवीन थमईल त्यांना थीम नुसार गणपत ते करतात.
होय होय.
होय, डेकोरेशन वगैरे, हा ते सजव डेकोरेशन मध्ये सजव खावा तेणं म्हणजे असं करतात, हो आमच्या घरामध्ये पण असतो की गणपती. ते आम्ही पण बसवतोय अ होय नऊ दिवसाचा आ मचा गणपती असतोय.
नऊ दिवसाचा हां हां ते पण भारी आहे पण गणपती जा ताना जरा म्हणजे मन वेगळंच हो
होय होय ते पण ते तर नक्कीच आहे, होय आपल्या घरातला सारखं वाटते ना ते एवढं दिवस आपण त्याची प्रार्थना कर
वर्ष वाट पाहत असतोय हम्म त्याच्यामुळच. बघूया आता येऊन जाईन कधीतर मी कोल्हापूरला. मग आपण जाऊया प्लॅनिंग करूया फिरायचं मग तुम्ही तुम्ही मला तुमचं कोल्हापूर दाखवा आम्ही तुम्हाला आमचं कोकण दाखव तो आमच्या इकडं शिमगा शिमगा तेन अस ते ना. पंधरा दिवस तरी शि मगा असतोय कोकणाम ध्ये त्यावेेळेस पण येऊन जावा शिमग्यामधून म्हणजे पालखी आहेत ना आमच्या देवांच्या त्या आमच्या घरी येतात हां हां घरी येतात. त्याच्यामुळे.
नाही नाही आम्ही हा, हो येतो की आता गणपतीत बघूया की तुम्हाला मी. कॉल करते. बघूया. हा.
त्यावेळेस येऊन जावा.